हॅलो. बोल बोल गाडी काय किती दिवसांना आतवून झाली माझी
काय ना बाबा काय आपल्याकडेयात ते स्टॉक पडला ह्याचा भरपूर.
कसला रे स्टॉक?
अरे त्या आपल्या पाल्या भाज्या मी ते दरवर्षी देत होते तुला.
हा हा हा हा ते तर होय हा. दालाय काय चांगल्या आल्यात काय भाज्या वगैरे टाकळाच्या आणि आ
भाज्या आलाय चांगल्या. टाकळा भरपूर आहे तेच तुला विचारायच तुझ्या इकडे कुठे काय संपेल काय?
टाकळ्या ब टाक टाक बघ लगेच संपेल इकडे आमच्याकडे टाकळा कारण का आमच्या इकडे टाकळ्याच हा टाकळ्या आमच्या इकडे म्हणजे दरवर्षी थोडा तरी यायचा या वर्षी आता तेवढा पण नाही आलाय.
होय म तुझा मस तुझा स्टॉल खाली असतो की काय?
हा स्टॉल खालचीच आता काय असलं तर बाकी काय आपलं म्हणजे वांगी वगैरे याचच असतं म्हणे. बाकी आपल्या पाले म्हणजे पालेभाजी असतात ना ज्या पौष्टिक रानातल्या तशे नाय आहेत तशे काय माझ्याकडे नाय आहेत तसला स्टॉक नसतो माझ्याकडे बोल. तसल्या जर तू आणलास ना तर लगेच संपू शकतात.
अळूच्या मी अळूच्या तुला चार गोण्या भरून देतो आणि टाक कळायच्या देतो. पाच सहा टाकळ्यचे तर हां. अळू सपेल ना अळूचे चार आहे जास्त नाय.
चार आहेत आणि टाकळ्याचे किती भिटतील?
टाकळ्याचे आहेत तरी तुला सांग तो पाच सहा सात तरी भेटतील अजून तुला काय वाढून असं देतो.
हा, हा, हा.
एकदम भारी आहे बघ तू.
चांगला आहे काय, बदबदित आहे का एकदम माल असा?
नाही नाही, बदबदित नाही एकदम फ्रेश. म्हणजे हाय मी तुला आता तू तू सांगलास ना
हम्म.
काढून नाही ठेवलेलं आहे.
हा.
मी तुज सांग म्हणजे अंदाज हा अंदाज आहे माझा एवढा होईल चांगला, एवढा आहे.
हा, हा, हा.
आणि तुला तो देन मग भारून ताजा ट्रेतन नाहीतर ह्याच्यातून
हा म्हणजे बदबदित म्हणजे मी कसां बोलतोय, की पाना बिनाने असा चांगला असेल ना एकदम असा घट
अरे एकदम. अरे तुला फोटू माझे स्टेटस नाही बघले का आजचे?
आजच नाही रे, आजची नाही बघतली. व्हॉट्सअपला नाही बघतली.
आता बघ जरा बघ. बघ, बघ जरा दोन मिनिटं उघडून. आणि नंतर मला सांग.
हम्म, बघतो. हम्म, चांगल्या आहेत रे.
मग तर सांगतो बघ. तुझ्याकडे पण जास्त दिवस नाही एका दिवसात पण सपून जाईल‌ हे सपून जाईल, संपवू.
आम्हाला लगेच एखाद्या दिवशी संपवेल. एकाला जर समजलं ना, तर हळूहळू लगेच तर लगेच संपलं हा माल. एक नंबर आहे रा
हाव. माळे ह्यांचे पण माळ्या भरपूर आहेत रे पाले च्या जवळ जवळ दोन तीन मळे आहेत.
पाल्याच्या
पालक काय तुझ्याकडे हाय ना?
पालक पालक माझ्याकडे आहे रे पालकच एवढं काय नाय, पण पाले आहे पाले भा हे आहे का तुझ्याकडे? पालेभाजी पण चांगली संपलं. आपली ही रे ट पोकळा बोलतात ना तो पालेभाजीचा जाडवाली.
आ?
जाडवाली रे ती पोकळा बोलतात तो हा पांढरी.
पांढरी पांढरीवाली हाय पण थोडी आहे माझ्याकडे ती, पण तुला हवी असली तर मी देतो‌. तुझ्यासाठी कायपण.
हा. पण अशी म्हणजे मार्केटला आपली विकण्यासाठी नाहीये काय स्टॉलमध्ये ठेवण्यासाठी?
स्टॉललाच देईन म्हणजे थोडी आहे रे एकदम जास्त नाही. एखाद दुसरा ट्रे होईल.
हा, हा, हा. मग ठीक आहे मग तेवढे पण म्हणजे तेवढ्या कमी असले तरी चांगल्या दरात मी चांगल्या दरात विकन जरा. थोडा जास्त दर लावीन. लगेच हम्म, हम्म.
ते कसे मिळवून देशील ते बघ.
हा. तुझं जर तुझ्याकडचा जर माल जर जास्त असला ना, तर तुला मी पैसे देऊ शकतो वाढवून पण, पण जर असं जर कमी असला ना तर मला पण नाही रे परवडत इकडं गिरायक हाय कशी हा हा. हम्म, कारण का कसं इकडे एवढ्या लांबून एवढ्या लांबून आणायचं ना ते परत गाडीला खर्चा तेवढं होणार भाडं द्यायला आणि असं आहे.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
हम्म तेच तू आता बोलतोयस ना चार तीन चार गो चार पाच गोण्या होतील ना ढाकळयच्या आता काय मग चांगले आहेत तीन चार गोण्या म व्यवस्थित आहेत.
ताकायची जुडी कशी लावतोस तिकडेन आता?
टाकळ्याची जोडी बघ आता ना साठ रुपये जोडी लावतो.
बा बाव भरपूर लावते रे. होय मी लावतो इकडे चार इकडेन कसं तेवढं घेत नाही रे लोकं तर मी चाळीस अन लावतो इकडेन मी.
हा हा मग इकडे मी साठ मी लावतो.
त्याच दरानं मी देत तुला काय ते भेट माझ्याकडे चाळीसण पण लावून जास्त घेत नाही म्हणू तुला आज फोन केला मी. नाही तर केअर करायची गरज नव्हती.
अरे इकडं ना साठ नि काय अजून जर साठ, सत्तर, ऐंशी जर लावलं ना तरी पण पण खपतील पण आपल्यास एवढा रेट जरा वाढवायचा पण नाही एवढ्या पण जास्त. की लोकं पण बोलायला नकोत की एवढं जास्त लावला नाही रेट म्हणून म्हणून एवढ्या पण रेट आपल्याला लावायचा नाय.
आ आणि ती काटला आली की नाही तुझा स्टॉल मार्केटला?
काटलं बघ काटलं म्हणजे हायेत तशी स्टॉलला माझे माझ्या स्टॉलला नाही आहेत पण बाकीच्या स्टॉलला आहेत ना बाजूला आहेत जे ते पुढे ते कडेे
मी तुला ती व्यवस्था करून देतो मला कशी पाव देणार सांग साठ, पन्नास, चाळीस मी तुझ्याकडून बघ तुला किती दिलं.
किती माहिती आहे काय तरी इकडं आता दर किती चाळीस आहे ना म तीस निघेन बघ.
तीस अरे चाळीस ने दिल्यास तर बघ तुला भरपूर देतो. पर भरपूर म्हणजे भरपूर देतो अरे भेटतील. तू काळजी करु नको रे. ते काटल्याचं म्हणजे आहे आमच्या ते काकांच्या याच्या म्हणजे बागीेत आहेत चांगले.
होय काय हा हा.
ते तुला देतो.
हम्म म टी म टीक आहे.
ठीक आहे.
मग देतो तुला, त्या दरात देतो.
हा पण चांगलेत रे कोवळी आहेत एकदम जुन पण नाही बी आहे एकदम. हा काटला तर फेमसच आहे एकदम.
अरे काटला नाही इकडे म्हणजे हाय काय काय स्टॉलला हाय पण एवढे पण नाही आले आहेत की जास्त पण नाय आले आहेत आणि त्यांच्याकडचे आहेत ते लगेच संपात लगेच संपता आहे.
हा तुला देतो की तुझ्या तुला पाटवलं ना कि बघ तुझ्या दु करण जुडा असं की तुला घाम फुटेल ऐवढा. .
मग चांगला आहे ना म अ प या वर्षी म भर पूर तुझ्याकडे पाले पाजी आहेत तर मी ज मला जर पाठवून देलास ना तेवढा एक मला वाटतं एक द म्हणजे एकं जर काढू शकतोस काय तू म्हणजे येत त्या नंतर जर एका जर टॅम्पोतून जर सगळे जर आणल्या तुझाकडच्या भाज्या
हा ते देतो, देतो तुला तसंच करून देतो, तुला पण परवडेल मग गाडीला.
आ म्हणजे म्हणजे कसं तीन तीन वेळा अ खैपा मारायला नकोत म तीन वेळाची भाडी द्यायला लागणार ना असं होईल. मगं कस एकाच टॅम्पो मधून तिन्ही पण भाज्या येतील त्या.
ह देतो वरून तेवड
हा असय. हम्म माझे काय माझ्या स्टॉलला आता काही जास्त भाजी नसतातॅ टँमा त वांगी काय भोपळी मिरची असं म्हणजे आपल्या भाज्या असतात त्याच.
त्यात नाही वाटत.
नाय ती राहतच नाय. आणि हा आणि आमच्या इकडे जास्त पण आज या वर्षी नाही आहेत धरले नाही आहेत. रानटी आपल्या पालेभाज्या या
हा हा आणि अळबीचा काय रे भाव सध्या? आळंबी तरी आजूबाजूला
अ अळबी अळबी लागल्यात काय तुमच्याकडे यायला आमच्याकडें अजून बघ नाय
झाली आहे सुरुवात झाली आहे आत्ताशी.
आमच्याकडे अजून एका पण माणसाने अजून काढले नाही डाळिंबी
काढलं नाही म्हणजे तुझ्या स्टॉलच्या बाजूला कोण
नाही स्टॉलला कोणाचेच अजून आले नाही आमच्या साईड ला इकडे
ह मी जर तुला आता ह्या दहावारा दिली अरेंज करून दिलं तर कितीने घेशील म्हणजे असं कळ्या वीस कळ्या तीस कळ्या श कित कितनी घेशील?
हे बघ मी दहा कळ्या आहेत ना दहा कळ्या त्या मी ऐंशीने देतो दहा काळ्या दहा काळ्या निसत्या दहा काळ्या फक्त
कळ्या कळ्या ना म्हणजे अशी एकदम
कळ हा ऐंशी नि देतो. हम्म असं आहे.
असं आहे मग मला किती नाही मला कितीन दिशील?
तुला बघ आता मी इकडे ऐंशीने विकणार ना मग तुला बघ सत्तर नि देन.
हा चालतंय. देतो हायच म्हणजे हायच माझ्याकडे पण हाय तशी म्हणजे आताची सुरुवात झाली. दोन दिवसात तुला चांगलीच रेट पाहिजे ह्याच्या पाल्याभाजीच्या अगोदर तीच येईल स्टॉक तुझ्याकडे. मला तर वाटतय.
हा मग तो आला तरी चालेल कारण का त्याला कसा रेट आहे मार्केटला आता.
हा हे झाले तरी एवढे ना आळबी एक नंबर असते ना रे.
आणि मी क परत त्या भेटत नाहीत. टाकऔ वगैरे नंतर कधीतरी भेटूच तरी शकतो पण हा
तोच कस तरी स्टॉल ला असतो म्हजे
पण हे आमबीएन आहेत ना ती परत दहा स्टॉक भेटू शकत नाही कोणालागत आणि टेस्ट ला आणि पण एक नंबर ना नाद नाही करायचा. मग काय एक नंबर लाग त्यात म्हणून म्हणून ती आणि ती स्टॉल ला आली ते माल राहायतच नाही तू लगेच संपतो आपला मालच हम्म.
फुल्लेले घेतोस का फु म्हणजे अशी तरी सतरा्या झालेले अस
अरे भावा कसली पण असून दे आपल्याकडे माल आला ना कि फुललेले असले ते मी थोडा कमी रेट लावीन अ आता कि ते ह्या ऐंशी कळ्यात कळ्यात टॅन्शन लावतोय ना ते आम्ही साठणी लावीन हा पण देईन
हा. चालते चालते बघत तेवढं तुझ्यासाठी करते मला पण तेवढं तुझ्या तुझ्याशिवाय हायकण एवढं मालगे ना
तुझ्याकडनं पण कोण मान घेणार नाही आणि मला इकडे खापणार आहे तुझ्याकडचा माल सगळ्या इकडे संपवेल
अ मगच्या वर्षी जगली की नाही क्वालिटी
काय
मागच्या वर्षीच दिले होत ते अणबी पोलीस म्हणून या वर्षी म्हटलं आ् मग मागच्या वर्षी एक
कशी पण भरपूर दिला होता आज मग ती पण चांग होती आबी एक नंबर त आलीच ना लई संपली आ संपली कोणी हा कोण म्हणजे गिराय का याय कि नाही जी हा हर घ्यायच्या आधी लक्ष दुसं माझ्याकडे नाही आहे आम्ही दिसली की आणबी चल ना रदी एवढी, एवढी दिचेल मला पाहिलं हा असं
हा मग काय मागशील ती किंमत तेव्हा
हा मागशील ती किंमत असं मी जे सांगेन ना ते देणार लगे
अरे आमच्या इकडची माझ्या बाजार म्हणजे मा मी काय विकायला बसतात नाही पण माझ्याकडे जे होलसेल न्याय येतात ना ते लय कमी पाडून मागतात रे म्हणून द्यायला कंटा यतो म्हणून आपला काय तुला दिलंस की माझं टेन्शन नाही
हम्म तुला माल भेटला ना की मायाकडे सप्लाय करून देइन मी बरोबर कस तर संपवायचा बघतो हम्म चांगल्या रेटिक तिकडच्या पेक्षा तुला चांगल्या रेटने देन मस्त पैकी आरामात काय बाकी काय नाही विशेष
ह
मग बाकी काय मग निवा बाकी निवत ना हम्म, हम्म
चालतय चल मग देत देतो तुला उद्या फोन कर्म आळव्याचा दोन दिवसात बघतो
हम्म चालेल, चालेल घरचे बरे आहेत ना, घरचे बरे आहेत ना हा बरे आहेत हा चालेल, चालेल ठेवतो मग हा, हा, हा, हा हम्म.